येतोय ना आवाज हां तर हा व्यायाम विषयी बोलूया आपण आता
हो चालेल चालेल
तुला आवडतं की नाही
हो मग करते मी रोज रोज करते मी
अच्छा अच्छा हा हा. माझी पण सुरुवात सकाळी योगा वगैरे म्हणतो ना आपण अ त्याच्याने होते म्हणजे मला ही सवय कोरोनापासन लागली. जेव्हापासून कोरोना वगैरे सुरू झाला ना तेवपासून म्हणजे, पाच सहा वर्षापासून मी कंटिन्यू कर ते इंडिया टीव्ही वरती रामदेव बाबाच येतं ना प्रोग्राम सकाळी सात वाजून छप्पन मिनिटांनी तर ते फॉलो करते मी आणि मग तसे हो ते योगा वगैरे म्हणजे मला सवय एवढी होऊन गेली की त्याच्याशिवाय मला म्हणजे अ राहिलच जात नाही एखाद्या दिवशी नाही केलं ना तर मला कसतरी होत. आणि आता हो खरंच मला म्हणजे आता हो आणि मी ना आता म्हणजे हे मायग्रेनचा त्रास होत होत ना तर मी शीर्षासन पण शिकून गेली शीर्षासन पण जमायला लागलं मला हो आणि मला म्हणजे आवड यायला लागली त्याच्यात आणि एकदा अस आपण त्याच्यात गेलो ना खरंच अ खूप आपल्याला स्वतःला हलकं वाटायला लागत ते
अच्छा माझं पण आता म्हणजे जस तू सांगितलंसत खर तर आपल्या शरीराला व्यायामाची गरज आहेच कारण आपले जसे वय वाढतात आपलं जसं पण मोठ होतो तसे आपण आप शरीर म्हणजे शरीर आपल्याला खर तर साथ नाही देत आपण त्याला समजून घेत लं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये असं मला वाटतं. आणि त्याचा एकमेव उपाय म्हणजे आपला योगा किंवा व्यायाम ते करणं खूप गरजेचं आहे या काळामध्ये म्हणजे, मी कधी असं योगा वगैरे नाही केलं कारण मी ना अ आधीपासून खूप बारीक होती, खूप म्हणजे एकदमच आ म्हणजे मी पंधरावीला म्हणजे अशी अ पंधरावीला असेल, तरी पण असं वाटत होतं, लोकांना क मी दहावीच्या वगैरे वर्गामध्ये आहे असं एक एकदम एवढी नाजूक आणि एकदम बारीकच दिसायची. त्याच्या मला असं कधी वाटलंच नाही, की योगा करावं वगैरे असं तसं. पण जसं जसं लग्न झाल्यानंतर मग जेव्हा आ माझी डिलिव्हरी झाली, म्हणजे मला मुलगा झाला मग त्याच्यानंतर जे अशी तब्येत एकदम अशी म्हणजे, आपल्या पूर्ण हार्मोन्सच चेंज होतात ना. त्याच्यामध्ये हा मग तेव्हा माझी तब्येत एकदमच अशी म्हणजे, वेगळच काहीतरी झालं होतं. तर मला तसं वाटायचं की हे काय झालंय, माझं मी एकदम बारीक बरून म्हणजे. जिथे सव्वीस नंबर व लागायचं, तिथे तीस तीस बत्तीस ची कंबर म्हणजे एकदमच. तब्येत वाढली होती माझी, हो माझ एक आता आणि त्यात सी सेक्शन झाल्यामुळे माझं अजून वजन वाढलं असं होत हा. म हा. मग त्याच्यानंतर मग माझं तर डायरेक्ट दहा किलो वजन वाटलं, खर तर सांगतेय आणि मग हा मग माझे सारखे सगळे मला हसायचे. चिडव अजूनही चिडवतात किती झाडी झालं म्हणजे जेव्हा बारीक होती ना आपला कसं असतं आपण बारीक असतो तेव्हा लोक म्हणतात किती बारीक आहे, आणि जेव्हा आपण आपली तब्येत होते तेव्हा सगळे लोक म्हणतात, तू किती जाडी झाली. किती जाडी या तू किती खाते असं प्रश्न असतात लोकांचे. मग तेच असं माझं म्हणजे असं माझं वजन वाढलंय, मी पुढे सांगेन तुला तू काय अजून बोलशील.
हो. हो. सांग ना, सांग बोलतो.
हा मग तेच मग असं माझं अचानकच वजन वाढत गेलं. आणि मग आता माझं कसं, मी एक माझ्या आता सकाळी उठल्यानंतर जशी तुला सवय लागली, तशी मला पण लागलेली आहे. म्हणे मग मी साडे सहा वाजता जस तुम्ही रामदेव बाबांच करते माझं एक त्यांचं नाव मला आठवत नाहीये. पण एक प्रकाश म्हणून नाही काहीतरी वेगळच नाव त्यांचं त्यांच एकवीस दिवसाच वैगेरे योगाच चॅलेंज वगैरे असतं म्हणजे फ्री असतं योगा, आणि त्याच्यानंतर मग त्यांची फीज वगैरे आहे म्हणजे आपल्याला जी काय त्यांच शुल्क फी असेल ती भरावी लागते मग काहीतरी अ आ आठशे का आठशे का नऊशे रुपये त्यांचं चार महिन्याचे वगैरे असे आहे. मग त्यांचे तीन तीन बॅचेस मध्ये होत साडेसहा वाजता साडेसात वाजता साडेआठ वाजता मग त्यांचं पण एकदम असं छान आणि एकदम असं नॉर्मलच योगा शिकवतात. मग ते मी फॉलो करते सकाळी उठल्यानंतर असं.
तसच मी पण आता योगा डे गेला ना त्याच्या आधी एकवीस दिवसांच एक एक सौरभ बोथ्रा म्हणून हा हा. ह ह हो त्यांच हो मी पण त्यांचच केलं मग ते त्यांनी फी वगैरे सांगितली नंतर आला होता मला कॉल पण आला, काल मी उचला नाही ते फीडबॅक मागत होते. पण काही जमलंच नाही, हे आपल्या खूप छान शिकवतो, आग तो नाही का! म्हणजे त्यांचं योगा म्हणजे अगदी बिगिनर्स पेक्षा पण एकदम छान शिकवतात. ते स्टेप वगैरे आहेत ना हो आणि दोन प्रकारे शिक कवतो ना एकदम बिगिनर आणि एक नॉ डेली रुटीन साठी मी तेच फॉलो. करत होते. हम्म. लावावा म्हटलं पण काही जमलंच नाही, माझ काहीतरी फी होती वाटत त्यांची मा दोन.
का किती फी आहे त्यांची.
हा हा, दोन हजार, चार हजार, सहा हजार अशी काहीतरी तीन टर्म मध्ये आहे वाट तर ते फीज. हा हा. त्याच्यामुळे मला पण मी पण आधी खूपच बारीक होते बर का. जसं तू म्हणतेय ना. तसंच मी होती. म्हणजे मा मुला पाचवीत गेला. आणि आत्ता आता माझं म्हणजे फॅमिली प्लनिंगं ऑपरेशन झालं ना. दोन वर्षापूर्वी. त्याच्यानंतर थोडीशी तब्येत वाढली. जास्त पण नाही वाढली. आणि जोपर्यंत डिलव्ह होत नाही. तोपर्यंत माझं वजन थर्टी सेव्हनच होत.
सेम, माझं पण त्याच्यावरती मी कधीच नाही गेली. म्हणजे किती वर्ष मी तेवढीच.
हो, हो, माझं पण तेवढंच होत. आता हे ऑपरेशन झाल्यानंतर. माझं आता बघितलं आता फोर्टी नाईन झालेलय माझ. हो, हो, असच कुठे इंटरव्ह्यू ला वगैरे जायची ना मी. शाळेत वगैरे. त मला त्या प्रिन्सिपल वगैरे बोलायच्या की, अगं म्हणजे तुझं मॅरिज झालंय की. मी सांगयचे माझा मुलगा पाचवीते. त्यांना विश्वासच नाही बसायचा. आम्हाला वाटलं म्ह कि आत्ताच तुझं लग्न वगैरे झालं असेल. म्हटलं नाही. तसं काही नाहीये. आणि ते मग, मला पण कसं तरी वाटायचं. की अजून म्हणजे म्हणतात की, पोरगीसारखेच दिसतेय. पोरगीसारखेच दिसतेय म्हणून. म ते. मी. योगा वगैरे करते आता. चार पाच वर्ष आणि पण असं असतना. योगाच पटकन रिझल्ट नाही भेटत. पण अ उशिरा भेटतो. पण हे ना खूप चांगलं असतं ते. म्हणजे आपल्याला खूप फरक वाटतो त्याचा. मलाय ना किडनी स्टोनचा पण प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यानंतर पण मी खूप खूपच, हो खूपच फॉल वगैरे केल. ते पवनमुक्ता सन वगैरे असत नाही का? ते वगैरे केलं. तर मग मला वाटला फरक. आणि जाणवतो फरक.
हम्म. माझं पण तेचे. म्हणजे जसं मी योगा करायला सुरुवात केेली ना. तसं म्हणजे आपलं बघ. जसं आपण योगा केल्यानंतर अंघोळी वगैरे करून. योगा जेव्हा मी करते ना. त इतकं फ्रेश वाटतं ना. म्हणजे पूर्ण दिवस आपला, फ्रेश अस मूड वगैरे चांगला असतो. आणि जसं मी माझ कधी कधी योगाचा झाले त पुर्ण म्हणजे कधी कधी आपण म्हंटलं जाऊ देऊ. आज लेट होतो. म्हणजे उठायचा कंटाळा आला आज नाही करत मी. असं करतेय ना. म त्या दिवशी म पूर्ण दिवस आळस नुसताचं. इथली कामं तिथे. आणि ज्या दिवशी योगा करते ना. जसं तुमच्यासारखं मी रोज रोज नाही करत. उठून म्हणजे योगा. कधीतरी होतो माझं कधी नाही होत. आता जरा माझ् जॉबला लागल्यामुळे तर खूपच घाई होते. मग आता तर माझी अजूनच धाव पळ असल्यामुळे. तरी त्यांच संध्याकाळच पण टायमिंग आहे. एक साडे सा पाच वाजल्यापासून पाच ते सहा, सहा ते सात. पण तरी आता कधी जमत. कधी नाही. काम असली कि त्याच्यामध्ये च बिझी होऊन जाते. अस होत. पण खरच योगा केल्या नंतर आ आपला जो एक आनंद मिळतो. आणि आपला हार्मोन्स खूप चेंज होतात. म्हणजे आ पले जे आपले महिन्याचे पिरयड्स वगैरे असतात. ते पण रेग्युलर असतात. मध्ये पण काही प्रॉब्लेम होत नाही. आता खूप लोकांनी अस अ त्यांना पिसोडी वगैरे खूप लोकांना आहे प्रॉब्लेम. आणि लेडीजला तर खूप जास्त आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटत की प्रतिकीने योगा केला पाहिजे. आणि रोज चालायला जा गेलं पाहिजे. आता आमच रोज रात्री जेवण झाल्यानंतर. आम्ही रोज चालायला जातो. म्हणजे ती शतपावली घेतल्यानंतर. एक तेवढं. आपलं अ जेवण आपलं. अ पचायला आपल्याला मदत होते. आणि ते चांगलं असतं म्हणून. तुम्ही जाता का असं रात्री?
हो हो जाने म्हणजे रात्री नाही जात. पण संध्याकाळी वगैरे. जातो. जेवणाच्या आधी वगैरे जातो. आमच्या इ कड आणि रिव्हर वगैरे आहे ना म तिकड संध्याकाळी जायला वगैरे छान वाटत. तर मी आणि माझे मी, त्यांच घरूनच काम चालू असल्यामुळे, आम्ही रोज संध्याकाळी जातो फिरायला वगैरे. ते चालल्याने कस आपले मसल्स. पायाचे मसल्स पण. वगैरे छान राहतात ना. म्हणजे मोकळे राहात. आणि माझे कशी सवये. जर एखाद दिवशी योगा करायला नाहीत जमला ना. तरी मी प्राणायाम तर यावर्जून करते. किंवा आपण बसून कधी, मला बोल दोघं पण, माझे मिस्टर पण, आणि माझा मुलगा पण, केव्हा पण सुरू होऊन जात म्हट हो
हा.
तर नाही काय, त्याच्याने ना खरंच म्हणजे, आपल्या सकारात्मकता जी असते ना ती वाढते. आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं, मला आधी कसं होतं, कुणी जर बोललं ना खूप मनाला लागून जायच, पटकन इतकी रडके होती ना मी, पटकन रडून जाय आणि आता इतकं म्हणजे, फरक झाला ना, मला किती पण कोणी पण बोलल ना
नाही पण लग्नानंतर आपलं होतच, आपण आधी खूप हळव्या अस लग्नानंतर आप पण एवढं कठोर होत की, आपल्याला म्हणजे आपलं तर सततचे टोमने सतत हे ऐकून-ऐकून आपल्या मनावर परिणाम होतो, की बाई आता तुम्ही क कितीही बोला, काहीही बोला, आम्ही या काणाने ऐकतो, या कानाने सोडून देतो.
लग्न झालं मला, माझे मिस्टर जरी काही बोलायचे ना, तरी मी एकदम पटकन रडून द्याय की म मला नेहमी सांगायचे, तू ये ना ध्यान धारणा करत जा. मी पण तेव्हा मी लक्षात नाही घेतलं, पण जेव्हापासून कर कोरोनापासून मी म्हणजे न्यूज वगैरे बघायला लागले, वाचायला लागले तेव्हापासून मग मला वाटलं, आणि खरंच मी म्हणजे, पाच सहा वर्षापासून ते करते ना तर खरंच फरक वाटतोय मला तरी.
चांगलंय, हो माझं पण आहे, म्हणजे माझं जसं ते ध्यान धारणा म्हणून असं नाही पण मी अ असं, म्हणजे माझ्याकडे कस स्मरणिक आहे. मग ती स्मरणीका ओढत, देवाचं नामस स्मरण मी एक अर्धा तास रोज करत बसते, म्हणजे त्याच्याने खूप असं प्रसन्न वाटतं, ते पण एक प्राणायम सारख च आहे, ध्या ध्यान सारणा ते केल्यानंतर एकदम असं छान वाटतं, आणि असं मेन फ्रेश वाटतं, डोळे जरा बंद ठेवून म्हणजे आपल्या डोळ्यांचा पण ताण कमी होतो, कारण सतत आपण एवढं दिवसभर मोबाईल बघत असतो, त्याचा पण ताण थोडा कमी होतो.
हो, माझा पण, मला पण सवय ये, ते स्वयंपाक करताना ना मी देवाची गाणी ला म्हणजे लावते, आणि स्वयंपाक करते, असं म्हणतात ना की, म्हणजे देवा देवाची गाणी लावून जर स्वयंपाक वैगेरे केला, तर तो महाप्रसाद बन
हो, बरोबर. मला खूप सवय आहे, माझं रोज म्हणजे, चार म्हणजे असतंच माझं सकाळी, सकाळी पण संध्याकाळी पण, माझ ती भजन वैगरे, आमच कस गावात ठिकाणी अस हरिपाट वगैरे, ते सतत चालू असत, म ते कानावर पडलेलं आहे, मग त्याच्यामुळे तसं ते ऐ लं नाही, मोठ्याने टीव्नला तरी लावली देवाची गाणी, तरी खूप असं
हो, हो हो, ते आहेच, माझ पण इकडे सासू सासरे, म्हणजे माळकरी होते ना, नंतर त्यांना पण आधीपासून सवयच म्हणजे, दिवस सुरू झाला ती देवाची गाणी वगैरे लागायचे, त्याच्यामुळे मग मी पण स्वयंपाक करताना ते आवर्जून लावतेच. आणि ते मनाला किती शांतता पण लागते, आणि स्वयंपाक पण किती मस्त छान होतो, म्हणजे अस कंटाळा येत नाही, काही नाही.
खरंच, ते गायत्री मंत्र वगैरे पण बोलतानी, म्हणजे असं, तोंडातल्या तोंडात पुटपुटलं ना तरी असं म्हणतात ना की, अन्नपूर्ण आई आपल्या ह्याच्यामध्ये उतर असं एक आहे काहीतरी, म्हण ताची ती आता मला आठवत नाही, पण आहे.
हो, नक्की
पण प्रत्येकाने असं मला तेच वाट की प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे, कारण व्यायाम म्हणजे, आपल्या शरीराला साथ देण्यासाठी व्यायाम खूप गरजेचं आहे, आत्ताच्या काळामध्ये तरी मला असं वाटत, कि ते केलं पाहिजे आपण प्रत्येकाने, प्रत्येकाने शरीराची काळजी घेतली पाहिजे.
हो, नक्कीच. आणि आज काल म्हणजे कसं झालंय ना, आजार एवढे अ फोफावत चाललेले आहेत की म्हणजे अ. कधी सांगतायत नाही आता चांगला माणूस दिसतो. तर त्याला एखादी गाठ झाली किंवा पोटात दुखायला लागलं तर लगेच त्याला म्हणतात. की याला कॅन्सर आहे आणि तो पण थर्ड स्टेजचा आहे म्हणून अस ह. म्हणूनच आधीच आपण आपल्या शरीराची काळजी घेतली योग्य आहार किंवा व्यायाम वगैरे केला तर न क्कीच आपलं म्हणजे पुढच फ्युचर तरी चांगलं राहतं असं मला वाटत.
हो चालेल आता आपली वेल मर्यादा पण संप आपली आहे आपण आपला कॉल संपवूया छान वाटलं मला तुझ ऐकून. तुझ्या व्यामद्दल वगैरे ऐकून.
हो हो मला पण छान वाटलं तुझ्याशी बोलून धन्यवाद.